हॅलो हॅलो
हॅलो
हा झाली क चहा पाणी
हा झाली ना तुमची
आम्ही अजून शेताताय बाई
हा का आता निघाल त्यांनाच घरी
हा निघायचंय हे थोडश्यात मिरच्या होत ना म्हणजे आमच्यालाच कवळ्याय आहे यांच्या निब्बर बर शेजारी तर तिथून मिरच्या घेऊ म्हटलं वर्षिक भाजीला त्यांला म्हणलं आता आमच्या याच्या वावरात थोडं फार तुम्हाला काय लागलं ना गिलके बिलके
हा
मध्यास लागत ना शेजाऱ्याला
हा
पै पई येत रा का गाडी वयला का गाडीवर
आता आम्ही पई पई जाणार आ ते आमच्या जाव बी ना आमच्या सोबत
अ का
हा मग त्यांच्यासोबत आम्ही येऊन जाऊ काही नाही एवढं म्हणजे आहे मी आता गाडीवरच होेतो पण वाल्या आणि रस्ता बी खराबी आहे आणि अमाला म्हणजे सवय लागून जायल एवढं काही वाटत नाही ना
तो रस्ता चांगला झाला ना वाटत तिकडं का नाही.
हायवे पण मग वर वावरात यायला खराबच होतो. टॅक्टर न कस राहत हम्.
सिमेंट रोड काय तरी अस गप्पा मारू राहिले फोनवर कशा गप्पा काय चालय काय नई
काही नाही चालू आहे आता भाजीची तयारी.
काय भाजी करायची
लसुण विसुन ठेऊन राहीले
हाव ते लसूण बिसून सोला त्या भाजीच रोज भाजीला पंचाईताय
हा.
आओ भाई नेट नेटपॅक बी काय वाढलं वो बॅलन्स
बॅलन्स ना.
आओ पहिले तरी तीनशेच होतं. आता साडे तिनश मारत तवा नेट चालतं
हा
काय भाव वाढले बाई प्रत्येकाचे भाव वाढून गेले ना
प्रत्येकाची गेले
आ तुम्ही सांगा पेट्रोल डिझेल किराणा काय महाग झाला आणि आपल्या मालाला आहे का भाव काही.
बई आता कांदे काढले तेव्हा काय भाव होता त्याला सात आणि आठ.
आणि किती फेकून झाला उरल. आता खत का होईना खत जर घ्यायला गेलो तर आधार कार्ड लागतो ओटीपी लागवतो. तो तवा खत भेटतो.
हा त्याला ऑनलाईन करा.
तेव्हा खत भेटते. तस खत भेटत नाही ना. तेच अवघड झालं बाई. . नाही नाही ते जावाला बोलू राहिले आमच्या.
हां.
हम्म.
त्यांना द्या मग माझा नंबर त्या दोन जणी हे होतील मला.
हा त्यांच एक आहे ना तिकड जायला तो अम् याला बालाजीलांत जायलय ना. माझे लहान मोठ्या ताईचे देईल.
हां का.
काय आपलं जे शेतीच आहे तेच काही जसं जमण तसं.
हां.
शारेजचे भावात. आपल्याच मला सोयाबीन टाकायच काय भावा आणि आपलं घ्यायचं टायमाला.
हा मग.
आपले घ्यायचा टायमाला न राहात ना भाव.
म आपण देऊन देतो मग भाव येतो.
हम् तेच आहे ना आता कोणी नाही आम्ही तंबटी लावले गोबी लावली. अ काय होतं म काही नाही काही भाव सापडतोक नाही सापडतत. आपल्या मलाला समजा काहीच नाही ना ओ. खत, औषधं मारू मारूच परेशान आपण.
मग पाणी.
आळाई पडली का मारखत पण औषध. पहिले चांगलं होतं पहिल्या लोकायला टेन्शन नव्हत माळ टाळवं एवढं.
हां
एकदा दिलं का टेनशन नाही. हा तर सारच नुसतं फववरण्याचं खायचं. आजार पे जास्त वाढत चाललेत ना?
हां. मला नाय येत ते लावता हो जड येते किती.
म्हणलं आजार पण लय वाढत चालले आता.
हां
हे खात्याचं औषधाचं जास्त याचं खाल्लं ना.
हाव
काय तुम्ही कुठं फिरायला गेलत्या काय माग?
हावो
ह का कुट कुटे गेलत्या?
ह आता मी म्हणजे माग दोन वर्षात जाऊ गेल त आता नाही गेलो याात जायचंय. पण मग पाणी पाऊस चालू तुम्ही तर जाता ना कोठ.
तुले असले काही वाटत नाही ना.
हां
लहान लहान पोर असले का ते लच होतं ना.
हां
लो कुठ आऔर संभाजीनगरला का? हा इथं संभाजीनगरलाच ना?
हा हा संभाजीनगरलाच ना.
राणी गेलती ना. हां ती लगी दोनदा तीनदा गेली.
हो बाई हा
ती तिकडे पण गेलती बर का.
तिथे गुजरातला का?
अ हा गुजरातला ते मोठं खाटू श्यामे का तिथं पण जाऊन आली ती ती हं त बर जाईल होती बाहेर देवाला.
तू नाही जात का कुठे ह्ं
आवाज नाही येऊ राहिला का?
येऊ राहिला ना.
हा ते जायेलेत का काल भैरव ते येन तिकडं. ह एक गेलांत ते एका रूट ला गेले ना
हा मग होऊन जात ते हम्म
तिची मम्मी ते गेले त्यांच्यासोबत गेले.
हा का मुंबई ह
भाकरी होत्यात बाई कशाभी पण भाजीची लय पंचायत होती वो.
भाजीची पंचायत होती मग सगळं काम आवरत पण तरी भाजी आवरत नाही.
भाजीच आता आतापसून डोक्यात विचारे काय भाजी करावी. असं काही झाली काही झाली तसं येईल. संध्याकाळचं झालं सकाळी पोरा आला कोर्डं कायद्या आपल्याला काय करा होऊन जातं.
आज तर मी हे बा मुला आणि अश शब्दात गेला बर कालपासून मागत होतो रात्री विजू घातला तेव द्याला. मोठ्याला कोरडं बटाटा दिलं आणि आम्हाला चवळीच्या शेंगा केल्या
हो मी काय केलं ते.
हॅलो हॅलो